काय चाललंय
काही नाही चाललंय, चहा पाणी झालं आता, तुमचं झालं का नाही चहा पाणी?
काय चहापाणी करत काय डब्बा पोरगीच्या शाळा आहे आणि उटायला वेळ झाला. मग काय आवरतंय व्हय लवकर
होयं किती वाजता किती वाजता असते शाळा?
शाळा दहा ला असत हं, री- रिक्षा लावल्या त्यांनच, साडे नऊ वाजता ज रिक, शा येतांय ना, मग नऊ पर्यंत आवरून बसायला. पाहिजे तिला. खाऊन पिऊन सगळं काल पहिला दिवस होता शाळेचा मकाय पूरज पुराण सगळ्यांनी डब्याला भेंडी चपाती अस वगवेगळ्या भाज्या फळभज्या आणलेल्या वाटतं मी म्हटलं तर काय अर्धा तसाात शाळा आहे कशालाजडबा मी काडा बाजीला नाही
बस
तर मला म्हटले मी का डबा म खाल्ला नाही काय नाही मला भूक लाग ली आज मला डबा दे त्या डब्याला भेंडीचीच भाजी पाहिजे भेंडी आणायची कुठन
हा
सकाळी सकाळी गोंधळ भाजीचे एक असं झालं
मार्केट वगैरे जवळ नाही काय तुमच्या
काय म्हटलं
मार्केट वगैरे जवळ नाहीये काय
मार्केट जरी जवळ असलं तरी आता अचानक मागितल्यावर सकाळ सकाळी कसं जाणं शक्य होणार ना
ह
जाऊन भाजी आणणार कधी करणार कधी असं होते हो हम्म इथलं आप कस लोकलला फेरीवाले असतात त्यांच्याकडे मिळालं तर ते बर पडते जाऊन आणायचं म्हटलं की का सकाळी टाईम वेस्ट होते हो
हम्म मग शाळेत काल काय
काय म्हंटलं
शाळेत काल काय मग स्वागत वगैरे मुलांचं छान केलं असेल
हम्म स्वागतने छान केलं मुलांचं खरं ते नवीन मुलांच केलं हे जुन्या मुलांचं काय फक्त हेच के रेग्युलर आपलं चॉकलेट वगैरे मुलांना द्यायचं
हा
बाकीची ती लहान मुलं असत ती रडतात ना जास्त मग मग प्रॉब्लेम होते ल मग ते बघून ही पण जुनी पण मुलं रडायला सुरू करतात
बरोबर आता दीड, दोन, महिने झाले शाळा बंद आहे. मुलांना कंटाळा आला असल.
हम्म आता शाळा म्हटलं की आत आता जरास आळसल्यागत करतात म्हणजे आता वेळेचं नियोजन ठरलं नाही सगळं आता उठायचं झोपायचं अभ्यासाच
बरोबर आहे
सुट्टीत आपलं कसं पण चालत होतं
होय
त्या ते एक पाऊस नाही काय नाही मी आपलं पावसाळा सुरू होणार पोरीगी ला रेनकोट ते आवडत्या म्हणून गेल्या वर्षीच सगळं ठेवलेलं बॅगेतलं सगळं वर काढलं
हा
मुलांना जरास असं वेगंळ च वाटते की मग सगळ छत्री रेनकोट वगैरे ठेवलेलं बाजूला ला म्हणलं मस्तपैकी तिला पण छान वाटल तेवढंच आधी पावसात भिजू देत नाही मग शाळेला जायच्या निमित्तान, थोडं जरा पाऊस भिजायला मिळते तिला
भिंजाला मिळतय, पाण्यात नाचायला मिळतय
हम्म तेवढंचं आगाऊपणा करायला, ते च पाहिजे असते तिला मग काय आता, तर जसं -जसं मोठी होईल तस तर लईच आगाऊ व्हायला लागली सगळ्या गोष्टी कळाय लागल्या. सगळी चव कळायला लागली. आहे हे नको ते नको, लय नाटकं चालत आता
बरोबर आता मुलांचं तेच चालू होतय
हम काल एक दिवस मी काय म्हटलं अकरा ते बारा, दहा ते बारा काही तर शाळा होती दहा ते बारा दोन तास शाळा होती कशाला बाळा डबा म्हटलं, पोट भरून खऊन जा म्हटलं साडे नऊ वाजता पोट भरून खायला घातलं तिला पाणीची बॉटल दिली आली लगेच जेवते म्हटलं, दोन अडीच तासात किती भूक लागयची जेवढे तर दंगा केवढा तीज मला डबाच दिला आणि सगळ्या पोरांचा डबा होता मला पायजे चपाती भाजी बरं म म देतो म्हंटलं आग त्याला कंटाळा पण आलेला परवा दिवशी प्रवास झालता त्यामुंळे
बर बर
मी घरीच तिला खायला घातलेलं ते पाऊस नाही काय नाही त्या मुळच ती जरास हे हाय ओ तिला आजुन लई इच्छा होती ना ते रेनकोट घालून जायची हा आधी बघा कि कसं ज्या दिवशी ज्या दिवशी मिराग लाग गणार त्या दिवशी कसं असायचं अ म्हणजे असं लोक पावसात जाऊन भाजी घेऊन यायची ती मिरगासाठी खायची आपली शेवग्याचा पाला
होय होय
मग आपण ती पाऊस बाहेर पाऊस पडत असायचा घरी भाजी शिजलेली असायची आपण खायचो असं असायचं पूर्वी आणि आ तर काय गेला तरी पण काय पावसाचा एक टपूक पण नाही.
ती पानं तर गळून गेलेली हाईतच आधीच पाऊस कधी पडणार पालवी नवीन कधी फुटणार.
काय नको वाटाय लागलल खरं हा उन्हाळा बास झाला आव असं म्हणजे ऐकण्यात पण असं झालय की ज्या वर्षी म्हणजे जांभळाच्या झाडाचा सडा पडतोय कणी भरपूर त्या वर्षी दुष्काळ ये तस म्हणतात. म ह्या वेळी भरपूरच जांभळ लागलेलीत ना सगळीकड जांभळ केवढी होती ह्या वेळेला
होय होय भरपूर भर
हम्म म्हणजे पूर्वीची लो क म्हणायची ज्या वर्षी भरपूर जांभळ असत हा जांभळाचा अस सडा पडायला सुरु होतोय
हा
षी कणी दुष्काळ असतोय ते निसर्गाच एक हेय त म्हणतात खर असं काय, व्हायला नको बाबा. पाऊस पडायला पाहिजे.
बरोबर आहे. पाऊस पाहिजे कारण पाऊसच मेन आहे सगळीकडं.
पाऊस आहे तर सगळा आहे ओ. खाणार काय पोटाला?
हम. बरोबर आहे कि- पिकणार पण नाही पिकणार कसं पुन्हा शेतकऱ्यांच हाल होणार परत.
हम्म मग, जरा पाऊस लांबणीला गेला तर त्यांच्या पेरणीचं सगळं काय ठरलेले दिवस असं. हा जून महिन्यात मिरग आहे. मिरगाच्या आधी हे करायचंय, ते करायचंय बियाणे खरेदी करायचं सगळं तर नियोजन करून ठेवलेलं असतय, आणि अचानक असा जर पाऊस नाहीच आला तर मग काय सगळ्यांनी वजन बिघडतय. हम्म, असं होतंय. पाऊस झाला तर ठीक, नाहीतर दुष्काळची परिस्थिती झालीय, तर काय खरं नाही. श्रीमंत लोकं काहीतरी करतील वो. पाण्याचं ह्याचं त्याचं पैसा नाही जे दिवसभर राबून संध्याकाळी खायची प्यायची आपली जुळणा करते. त्या लोकांचं काय? मग, ज्यांचे चार पैसे साठवून ठेवलेले आहेत. ते लोक काय तर करतील कसतरी उदरनिर्वाह करतील. ह्या लोकांच काय होईल? खरं बाकीच्याचं.
बरोबर
दे परवा मला, हे आठवत होतं, मांजर, मांजर हो तुमच्यात मांजर नव्हत काय? काय तर करायला लागलं त काम करायला लागलं कस येऊन बसायचं मध्ये मध्ये मध्ये मध्ये. आणि त्यांच्या पण त्या ज्योती तुमच्यात पण ती काय केलं की ते. कसलं वेगळं असतंय किथ ते म्हणजे वेगळ्या जातीच कुठल्या तरी असतंय ते. आपलं नॉर्मल असत तसं नाही. वेगळ्या जातीचंच होतं.
हांहाहा.
कुत्र काय करायचं? हे ब्लॉऊज - त्यांनी कटिंग करायचेत ना, ब्लाऊज शिवायचेत. ते कटिंग करायला बसलेत की त्याच्यावरती मांजर येऊन बसाय. कुत्र येऊन बसायचं. ते मला काल लय आठवाईलत हो. तरी मला अचानक याची आठवण आली कारण ते अयोध्या सारखं जात ना ती मांजर बघायला. काही नाही झालं त्यांच्यात
हा बरोबर.
हम्म त्यामुल. ते आठवलं.
होय, होय लई हुशार होतं ते मांजर.
ती सेम ती पण तशीच झाल्या मांजूर कुत्र जसं तुम्हाला जसं आवडायचं कीने तसं सग कां आवडते बा तिला
हो
काहीच कायच फरक नाही
अयोध्येला का
हो होय
हम्म
जसं तुमच्या आवडी निवड होत्या का तशाच तिच्या आवडी निवडीत
होय होय हायत
केली काय प्रत्येक वेळेला बघतोय मी जसं आणि तुमचा कसं बारकाव आहे सगळ्या गोष्टीत क नाही तसं तिचा पण बारकाव आहे
आणिती मायासारखे होतं ना
होत्या होत्या सेम सगळं लक्ष असते दिसून सगळ्या गोष्टींच्याकडं हे माझ्य चाकले मला हे इथं नव्हतं ते तिथं होतं मग तिथं इथं कोण आणलं कोण घातलेल ते सगळं सगळं लक्ष असते बारीक मला तर आश्चर्य वाटतंय तुझ मॅडम पण म्हणतात लक्षात लई राहते लई लक्षात राहते तीचा सगळ्या गोष्टी म्हणून तर आप कसे आता एका ठिकाणी वस्तू एखाद ठेवली आणि एक आठ दिवसाांना हे केल तर आपल्या लक्षात राहत नाही होती कुठेतरी इकडे तिकडे ठेवलेल्या असे उचलून ते लक्षात राहते बरोबर हा हे ऊठ तो आणि कोण हलवलं इतल अस आणि खायच्या प्यायच्या पण गोष्टी लय दिवसांनी आठवतात तिला.
हा हुशार आहे. म्हणजे तिची बुद्धी चांगली आहे.
हम्म ग्रस्पिंग पॉवर चांगली आहे. हम्म लक्षात. ठेवत्या सगळं.
ते.
खरतरी कस होतय मुलांचा ठरावीक वयापर्यंत. मुलं म्हणजे तेवढी चपळ राहतात. असं कंटिन्यू राहायला पाहिजे शेवट. पर्यंत तर तेज उपयोग.
बरोबर आहे. नाही राहणार की अजून लहान आहेत ती. अजून समज यायची आहे त्यांना.
हा नाही अजून डोक्यात कुठले विचार नाहीयेत बाहेरच जग माहित नाही. बाहेरच जग माहित व्हाय लागले की त्यांची ओढ म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात पण म्हणजे होऊ शकत्या नाही अस. असं नाही की सांगितले लक्षात ठेवणं किंवा आपण अभ्यास करतो तेच लक्षात. ठेवायच काय मुलांना. काय आवड म्हणजे निर्माण होईल पुढं जाऊन. आणि त्यांना कुठल्या गोष्टीचा. लागाय लागल सांगता येत नाही. हो
सांगता येत नाही बरोबर आहे मुलं कशात.
ती पहिलीला दुसरी लय ढ आहे, लय ढ आहे कायच येत नाही असं अजिबात म्हणत नाही. हा करतय थोडं. किंवा करते थोडं फार असंच म्हणतात. कारण जोपर्यंत लहान आहेत ना तोपर्यंत. करत असतात. पण तेना मॅडमांची म्हणा. मग शिक्षक कुठले पण असले तर किंवा घरातले मोठे जरा स धाक असतोय.
हम्म.
मग परत तीच मोठी. झाली तर तीन ना ते धाक राहत नाही हो.
बरोबर आहे.
आस आहे मुलांचं.
तरी डिप्रेशन अस पाहिजे मुलांच्या हिच्यावर
हम्म भीती पाहिजे जरा तरी दबाव पाहिजे असं म्हणजे जरा. भ्यायला पाहिजे माणूस घरात एक तरी पाहिजे तसं कोणतरी.
हा भीती हे पाहिजेच मनात मुलांच्या. म्हणजे आपण हे केलं तर कोणतरी आपल्याला रागवेल किंवा काहीतरी बोलेल
तुमचं जरा नाव सांगितल्यावर भी पद्धती म्हंटलं तर मी नाव सांगतो थांब म्हणून जरा असं भिता एकच असलं की सगळे लई असले लाड होतात ना, त्यामुळे मुलं तशी करतात
होय हो
फुडं जाऊन म त्याचा आपल्याला त्रास होतो, चालतय. कर तु मला कॉल हा
हा